चाललंय, चाललंय. जेव तुमचं झालं का? हम्म. काय भाजी केली आज?
आज आम्ही दोडका केलाय.
आमच्याकडे भोपळाय.
ह ना. बाकी पोर बरे ना?
हो. बरी आहे ना आमची पोर. जग जेवण करते, पण ते थोडं येड्या वानी करतय जेवण करत ते हा.
हम हम शाळा भरल्या का नाही पोरांच्या?
हम् शाळा भरल्या ना. जाते ना आमच्या पोर शाळेत. पण अभ्यासच करतील. हा.
नाही आमच्या आता सगळे अभ्यास, आमच्या सगळे अभ्यास करीत ब
हा ना. तुमचे हुशार असते आमचीषार शवडी
आमच्या सगळे आता अभ्यास करू राहिले.
हा ना. बरंय बरंय चांगली गोष्ट आहे.
बाकीच्या माणस कुठ गेली?
बाकीचे जेवण कर त्या काय ड्युटी व नाईट ड्युटीए
हो ना. हम्
काय म्हणत बाकी, तुमचं बरं आहे का?
काय काम चालली तुमच्या मळ्यात?
काम काही नाही आता आमचे ना, लोनच केलं आज
हा तर ते खापा टाकायचे लॉच्यात
हा ना
हम्म.
हम् हम् झालं का? द्या मग पाठवून
घता मग आम्ही आमच्याकडे विकायला हा घेऊ शकताय तुम्ही.
चाललं
आम्ही अस लोनच असं कोणाला पण देऊनय ना आम्ही देत नाही मग कोणालाच
हा ना विकत द्या ना आम्हाला
हा पाचशे रुपये किलो आहे
लयच महाग आहे तुमच्याकडून
नाही असंच आहे पाचशे रुपये किलोच असत ते
हा ना
अजून कोणाची ऑर्डर असेल तर सांगा तुमच्या इकडं
चालेल विचारून सांगल.
हा.
बाकी अजून? थांबाट्यायला आवशक नाही तुम्हाला.
हम्, लावायचं आहे.
हम्म.
चालली तयारी खतं बितं टाखयचे.
हम्म. न्हाई ओ पाऊसच नाही आमच्या इकडे आजिबात.
नाही, इथलाही पाऊस नाही उघाडला.
ह ना, इकड एकच दिवस झाला परत झालाच नाही.
ह ना. मातब तर नाही आवायच का तुम्हाला
ह.
बातबच नाही आवायची का तुम्हाला?
नाही नाही, आम्ही भातभीत नाही करते ते कोकणात करत ना भात आम्ही इकडे शहरात राहतो.
हा.
हा. आमच्या इकड भात वगैरे काही होत नाही. आच्याकडे गहु, टामाटे. असंच पिकं घेतो. हा, असे स्पीकर घेतो आम्ही.
हम् हम, बाकी अजून काय म्हणते मग?
बाकी काय नाही आमच्या इकडे एक तर माणसं भेटती नाही कोकणी. त्याच्यामुळं मग, हम्.
आमच्या इकडून न्यायच ना आमच्या इकडले कोकणी.
हा ना, सांगाव लाग राहत तुम्हाला.
चॅलेंज नाही.
चालल. पाहिला पाच जामा आम्हाला आहे, पण माणसं का आम्हाला
चालेल चालेल.
हम तुमची सासु काय करते?
आमची सासू जेवण करते.
हा का?
हम्म.
बरं आहे, सासरे?
सासर झोपले. हम्म, त्यांना लवकरच झपायला लागत आहे.
हा का?
हम्म, आज्या सासऱ्याची तर एक एक झोप झाली.
हाय ना?
हम्म, पाठी चारला ऊठायला.
हा हा, आमच्या इकडे असं कोणीच लवकर नाही उठत सगळे नऊ वाजताच उठतात.
आमच्या इकड चारलाच उठत्यात.
नाही आमच्या इकडे आजबात नाही, सगळशी रिलॅक्स राहता आमचे
हो ना?
हा
हम् हम् बाकी अजून काय चाललंय मग
बाकी काय नाही.
बाकी हॅलो
बोला ना
बाकी काय चाललंय मग तुमच्या इकडं
आमच्या इकडे काही नाही आता टामाट्याचीचं तयारी चालली.
हा हा आमची टामाट्याचीच तयारी चालू आहे खंत वगैरे टाकले आम्ही
हो ना आमचे सार्ऱ्या अन् ते पाडू राहिले.
सर्या अन् ते पाडू राहिलेय का
हम्म
हम् हम् बरंय टामाटे कोणते लावता तुम्ही
आम्ही आर्य आर्यमान वीस अठ्ठेचाळीस नेत्रा योग ही
हा हा बरंय बरंय एवढे प्रकार लावायले जागा आहे का तेवढी
मग जमीन तेवढी आहे आपल्याकडे
हा का बरंय जागा बिगा तुम्हाला चांगली दिसतेय मग
हां
हम्म
जागा ज पण चांगलीये
हा ना
हम्म
तुमचे काय जेव तोच ये आम्ही होतंच आलय आता थोडं राहिलय.
हा ना
हम्म बाकी तुम्ही फिरायला जात का नाही कुठं.
आम्ही नाही ना फिरायला नाही जाते कुठं नेतच नाही आम्हाला कुठं
नाय का आम्ही आत्ताच आलोय फिरून
हा ना तुमची मज्जा आहे.
मजा आहे आमची
हम्म
माझे मिस्टर आठवड्यातून दोनदा फिरायला न्हेते. हा हॉटेलला दोन दोन तीन दिवस हॉटेलला आम्ही एखाद्याच दिवशी घरी राहतो जेवायला रोज नाही राहत घरी
हा ना
हम्म
नाही आमचं आमचं तसं नाही आम्ही नाही जाते फिरायला आम आमच्या मिस्टरानला नाही आवडत जास्त फिरायला
आमचे मिस्टर त्यांना घरी आवडतच नाही जास्त ते सारखे म्हणतात चल बाहेर चल बा हेर
हा ना
हम्म
म मिस्टरलं फक्त वाया्यात काम लागत
नाही आमच्या मिस्टरांना अस मा ते कधीच नाही नवती मला
हा ना म
घरी सुद्धा ते म्हणत जास्त जमत नको जाऊ त्याच्यामुळे ते सारखे वाटेल नाही त्या
हो हो मज्जा आहे मग तुमची कंटाळ नाही करूस बाहेरचं खाऊन न
नाही नाही छान लागत बायाच आवडतं ना आमला सगळ्यांनाच
हा ना
हम्म
नाही आमच्या मिस्टरांना घरातलं जास्त आवडत बाहेरचं नाही आवडत
आणि आमच्या मिस्टरना बाहेर आवडतं ना त्याच्या
हम् आमच मिस्टरने किती बाहेरच दिलं ना तरी भाजी पोळीस लाग ती
हम् ह त्यापर ह् तर बटाटे राश कोण खा बटाट्या सारखेच असतील माहित मग
हा
बटाट्या सारखे चिकन
बटाट्या सारखेच आहे
हा हा बर बर आमच्या कारल्यासारखे हा ना हा थोडे दने
हा ना आमचे चांगले
हा ना
हम् तुम्हाला एवढे फिरायला नत तरी गावरर म
ते कधी मध्ये ये
ह ना
हम्म
हम्म हम्म
यत जा ना आमच्या इकड कधी मधी
हम्म
तुम्ही बोलवती नाही
या माता एखाद दिवशी
चालेल ना येऊ ना
चालेल चालेल. ट
बोरं झोपले का नाही अजून
नाही आमच्या पोर ना, अजून जेवणच चालू हे अजून एक तासभर आमच्या पोराचं, जेवणच चालल अरे हम त्याला असं पटपट आहे ना, त्याच नारड्याचं थोडं बारीक आहे ना,
हा.
हम्म. ते असं माकडावाणी त्या मग खातंय
हां ना
हम्म
बाकी अजून काय चालल.
या एखाद्या दिवशी आमच्या
चालेल चालेल या
हम्म चालेल हं मम्मी
चालल
हं अं
करू का बंद?
हो हो, चालेल चालेल.
परत करा फोन.
हो! करू करू, ठेवा आता.
मम्मी अं दहा वर जास्त झाल का? मम्मी ए मम्मी